चालय की? आवरायचं आता.
हा हा आवरल का नाही अजून.
नाही चालंय की आता. नाश्ता वगैरे झालाय. बाकीच आहे. की जेवण वगैरे
बाकीचा आवरायचं आसल.
होय आता कपडे वगैरे आवरले. अजून जेवण बनवायचंय.
हा हा नाश्त्याला काय केलं. चालू आहे आमचं पण आवरायचं अजून. अजून काय आवरलं नाही. आज नाष्ट्याला इडली बनवली होती.
हा हा म्हणजे प्रमाण कसं काय घेताय? मग इडलीचा
इडलीच प्रमाण हे होते. चार वाटी तांदूळ
हा
आणि एक वाटी उडीद डाळ.
उडीद दाळ आणि मग
आणि हा पोहे, पोहे घालते वाटी भर. अजून थोडासा शिळा भात जरी घातला ना
हा
तर ते फुकाया फुक हा स्पंजी होते. आणि हे मऊ पण होतात.
हा हा
हा छान होतात ते. चांगल ते अ मेथी दाणे शकतोर इडलीला नाही. ह्याला घालते डोश्याला वगैरे घालते.
हां हां आम्ही पण तसच घालतोय. पण भात वगैरे घालत ते पोहे घालतोय अ तीन वाटीच प्रमाण घेतलं की म ते बरोबर हुतय.
हां हां हां हां तीन वाटी प्रमाणला बरोबर असेल.
हां पोहे घालतोय तेच्यामुळ पण हुतय व्यवस्थित. हम् म त्येच काय पिठाचं भरपूर काय काय हुतंय डोसे होतात, आप्पे होतात.
होय ते का जास्त घातलं. भिजवल की आपलं एक वेळ ढोसे होत. त्यात एक वेळ आप्पे होतात. इडली होते. दोन दिवस नाश्ताच होतोय मग व्हय व्हय अहं.
ट्रीगमध्ये जरा हे होते ते एक दोन वेगळे खाणारे असले कि मग नाही होत ते तेवढ राहत. तेचना पीठ मधे होय. एक दोन याच्यावर च हे करतात. उठतात खाऊन ते कसं सुट्टीचच बरं पडतं. इतर वेळेला नाही होत.
नाही होत होय आज काय रविवार सगळ्यांना सुट्टी
होय आज सुट्टी रईवार.
हां हां हां हां हां काय रईवारच काय आवरत नाय.
न्हाई होय. वेळ जातोय कस दिवस जातय?
एक तर रईवार म्हणून वेळान उठतोय आपण.
होय त्यात आवरत नई. दिवसभर होय अन् ते मुलातन म्हंटल्यावर आवरतच नई मुलांचा दंगा हे चालूच असतय ना. तेंच्या आंगोळ्या वेगैरे हम्म. कपडे हे तेन चालूच असतय. डब्बल काम असतय रविवार च.
होय होय डब्बल काम आसत्यात रईवारी. अन् त्यात आणि आ होय एक दिवस सुट्टी असली की हिकड जा तिकड जा होत.
होय ते आणि काम कायतरी असत्यात तेन रईवारचच करायला मिळतय इतर वेळेला न्हाई.
तेच की रे अरे इकड तिकड कुठ जातय का नाय रेईवारी?
होय बागेत वगेरेच की कधीतरी एखादा रईवार.
ह आता काय पाऊस असल्यामुळे काय? आत होय आता कधी थंडी चालू हुई पाऊस संपेल त्यावेेळेलाच.
व्हय.
हां हां हां.
पाऊस नसला तर म जातात आता ऊन पडल होत ना थोडे दिवस तेंव्हा जात
होय होय व्हय.
आणि जरा मुलांना पण जरा हे हुतय फ्री हुतय घरात राहून पण हे होतय ना. जरा बर कंटाळा येतोय.
हां हां.
जरा फ्री होत्यात ना मुलं. पण सारक घरात घरात शाळा घर शाळा घर.
तेच की ढोशे तुमी करताय काय स्पंज डोशे वगैरे कधी?
होय अ स्प्रिंग डोसा, स्पंज डोसा, रेग्युलर डोसा असं करतोय मुलांना पाहिजे अस ते तस स्प्रिंग डोशाला कसं म ते बटाडे भाजी तिकट करून म त्यात पसरवून तेचे छोटे छोटे पीस करून छान लागत ते पण.
वरती लावताय काय अ हेला?
हां डोश्यात टाकला की डोश्यावरच अस पसरवायचं. आणि अस रोल हा रोल करून म जेच पण छान हुतय ते. हां कट करून मधे स्लाइस करून.
ब मुलांच्या ह्याला काय देताय टिफिन ला वगैरे काय?
टिफिन ला वगैरे काही नाही त्यांच्या रोज शाळेेत म्हणजे काय कुठली भाजी ठरलेली असते ती द्यायची. वेगळं कस म कधीतरी तो पराठा वगैरे मागतोय. हम्म त्याच्या आवडीनुसार भाजी गैरे आज भाजी आवडसली की ह डाळ कांदा वगैरे अस.
डाळ कांदा हो हो तेच की. कायच हे होतं गडबड उ
होय ते मग डब्बल भाज्या करायला लागतात ना सगळ सकाळी एकदा. मग कोणते खात नसले की त्याला दुसरी असं. म तेची वेगळी ते पण हुतय हम्म. व्हय.
सगळं आपल आ
नाष्टा नाई सकाळी उठल्याव कर ते म नंतर काय भाकरीे वगैरे खाऊन जातोय तो धा साडेधा ला. म पावणे आकरा रिक्षा हाय. त्या म तो जातोय पावणे करा म संध्याकाळी सहालाच येतो.
होय ते सकाळी असते ना आठ ते अडी दोन. त्याच्यामुळे मग काहीतरी खाय नाश्त ता, सकाळी काय तर. मग टि फींची वेळ त्यांची काय साडेदहा, अकराची आहे. त्यावेेळेला मग चपाती भाजी द्याय लागते.
होय, वेगवेगळं. ते खाऊचा डब्बा वेगळा.
तो खाऊचा डबा. कोरडा खाऊ वेगळा.
हा.
कोरड्या खा, होय कोरडा खाऊ आन काय तर म्हणजे द्यायं लागतंय.
वेगळं काय त हे लाडू वगैरे असं, शेंगदाण्याची बर्फी असं. हम्म.
ते रिक्षा वेळ होते ना रिक्षाला, बसला यायला तीन वाजते.
होय. तोपर्यंत मुलांना मग कसं, सुट्टी असल्यावर कसं घरी हे होतय ना. भूक लागत्या. संध्याकाळी आल्यावर पण अ मग चालू असते.
होय, चालू असते. आणि काय बाकीच. स्वयंपाकाचं काय आवरलं की नाही आणि?
नाही आता. नॉनव्हेज करायचंय. तेच चालू आहे.
करायचंय. हा, नॉनव्हेज म्हंटल्यावर, वेळ होणार मग.
होय, वेळ होतोय. मसाला हे तेन सगळं.
वेळ होतोयच, नॉनव्हेजच्या जेवणाला. दोन वाजतातच. आणि मग ज दोन्ही वेळेच आपलं. होय, दोन्ही वेळच एक कत्र केले कि बर पडते ते.
बरं पडतय होय.
म्हणजे, संध्याकाळी कुठे बाहेर जायला मिळते मग.
मिळतय मग. शक्यतो आम्ही नाही सकाळच करत एकदम. संध्याकाळच म्हणून आणतोय, सकाळी काहीतरी किचडी, भात वगैरे नाश्ता ते नसले की.
हा.. हा. हा.. हा.. हा. संध्याकाळी काय मस्त, हो हम. आमचं कसं असतंय, शक्यतो रविवारचा नाश्ता असाच. त्यो ह्याचा इडली, डोश्याला काही घालत नाही. हलकासा कायतरी असते, पोहे वगैरे. मावर असं. हा. आणखीन मग नॉनव्हेज असतंय शक्यतो करून रविवारी.
हा.. हा.
हा नॉन, होय. पण दोन्ही वेळचे केले की होय.. होय. नाश्ता असला की हे होते, अवघड होते सगळं.
अवघड होतंय.
नाय हाय, ते आणि काय मग? पाऊस काय आज आहे की नाही?
पाऊस काल होता बघा, आज काय नाही.
आज नाहीच आहे ना? ह. काय पाऊस लागतोय का नाही, काय माहितीय.
आता कडकड उन, कडकडीत उन पडले बघ.
पडले होय. आता पाऊस काय आहे म्हणतात का कोण नाही म्हणते.
आता असंच हे चालू करणारं.
होय, आता निम्मा पावसाळा संपत आला.
संपला हो.
होय तरी अजून काय पावसाच हे नाही. होय.
तेच आता झालं की आता इथून म. पुथढं जरा थोडा थोडाच क ऊनऊस ऊन पाऊसचाल असते.
आता हा एक ह्याचा पाऊस लागला म्हातारा पाऊस लागला की.
होय संपलंच झायलच क. तर शेतीच अवघडच आहे ना. होय ते काही लागतात नाही लागतात ते दसऱ्याच्या वेळळी वाहत का. बापाच्या वेळेला मग नुकसान करायला येतोय आपलं म.
आता गणपतीत ना पाऊस आहे काय काय माहितीय आता.
आता असणारच आता गेलाय म्हंटल्यावर.
कारण की गणपती जरा हौसेच असतय सण ते.
होय.
त्याच्या त्यांने पाऊस म्हटलं की सगळं काय आवड होते सगळ.
हम्म.
गणपतीत ना.
मग ते मोडत जातं सगळं बाहेर सगळं चिकचिक घाण वाटत. तर बाहेर पण यायला कोण बघत नाही. घण वाटतय सगळ्या म हम्म मोड हे होतय सगळं. खेळायचं ते नसतय बायकांचं.
खेळायचं आणि सगळ्यांच पुरुषांचा पण उत्साह असतोय. आणि बायकांचा पण असतोय गणपतीला हम ह. छान वाटते पण त्याचा त्या पाऊस काय करते काय माहितीय यावर्षी.
आता गणपतीत लागला तर. नाहीत मग नाही गेल म आता पाहत काप. नुकसान केले कि म ते सगळं हेच. शेतकऱ्याचं नुकसानच हम्म.
तुमचं काय गावी शेत वगैरे आहे का.
आहे की.
हा हा हा हा ह.
हा लावलंय ते आम्ही काय शक्यत जा. हम्म तिेत तसं झालेलं काय पण असं.
हा हा ह ते आलेला मिळत असेल काय पण.
आता ते काहीतरी झालं तरच देणार. ति ज नुक सांगाला होतरी ती तरी काय देणार आहे. होय त्यांना खर्च पण निघा नक.
होय होय होय तेच घी.
ते का नुकसानच होते दुसऱ्याची शेती केली कि त्यांना द्या.
होय होय झालं तर बरं नाही तर प्रॉब्लेमचयच.
होय.
हम अकड का अन कायम. आमची शेती वगैरे काय नाही गावी.
हा हा म सगळ्या विकतचातत.
होय होय सगळं विकतच असतं आमचं.
हा
हा सगंळ विकत
सगंळ विकत म्हणजे गावी शेतीे असली कस थोडफार तांदूळ वगैरे म्हणा तो खर्च वाचतोय ना हम्म वर्ष एकदमच घेतलेलं ते पण परवडतयनी सारखं सारखं घेतन्या पेक्षा नाही होय तेच
का आणाला आणायला जाण्यापेक्षा ते बरं पडतय
हा सारखं कुठ आपल्याला वेळ पण नसतोय.
नाही, होय होय. आणि रेट पण कमी जास्त कमी जास्त होतात ते
आता पावसात कसं जास्त असत ना
होय होय, त्याच्यामुळ ते अवघड होतय. आता सगळ्याचे रेट वाढलेत आता